हां
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा येतोय का हम्म हा हा तुम्ही ते होम रिवाईज मध्ये आहात ना त्याची जरा माहिती हवी होती
होम रिवाज ची काय आपल्या विद्या आपला विद्यार्थी कितविला आहे काय माहती हाय हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो आवाज येतोय आवाज येतय का
कठवायलाय आवाज कठवाय लागलाय
चौथीला आहे चौथीला चौथीला हाय ओ
हॅलो
हॅलो एक मि एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा
ए उद्या कर म्हणे उद्या सकाळी कर म्हणे